हॅलो.
हॅलो, हॅलो हा येतोय आवाज, हो येतोय ना बोला ना.
हा. कशा आहात?
बस मजेत.
मजेत, मी पण मस्त.
हम् हम् हम्.
माझा आवाज बॅकग्राउंडला येतोय, तुम्ही स्पीकरवर ठेवला का फोन?
नाही याला स्पीकरचं ऑप्शनच नाहीये.
नाही का ओके, पण माझाच आवाज मला रिपीट ऐकायला येतोय परत.
नाही होतो कधी कधी फोन, मला पण काल तसंच होत होतं सेम.
हो का? ओके.
हम्म हं हं ह.
म तेच तुमच्याकडे पाऊस आहे की नाही?
पाऊस झालाय ना आमच्याकडे आज.
हो का ओके.
आपण जॉइंट फॅमिली आणि न्यूक्लिअर फॅमिलीबद्दल बोलायचं का?
हो चालेल ना चालेल चालेल. हम् तेच
तुम्ही तुमचे व्ह्यू द्या मग मी मी शेअर करते माझा हा.
ओके ओके चालतंय चालतंय.
हम हम.
ठीक आहे आ म ची पण फॅमिली मोठीच आहे तशी पण आम्ही जॉईंट फॅमिलीमध्येध्ये नाही राहत शक्यतो. असं हा.
बरोबर बरोबर.
हा तर प्रत्येकाचे जॉब वेगवेगळे असल्यामुळेस जा होतो आपपला वेगवेगळ्या ठिकाणी राहतो हा सणावारांना चात एकत्र येतो असं
बर बर बर बर.
तेच पण जॉईंट फॅमिली असलं थोडं बरं पडत जरा, सगळं शेअर होतं बा बाकीच्या गोष्टी पण कामाच्या गोष्टी पण हम् अस पण आजका थोडी जॉईंट फॅमिली राहिली पण नाहीये म्हणजे असं
बरोबर आहे ना कामाच्या निमित्ताने सगळेजण बाहेर पडल्यामुळे मग हम् हम
प्रत्येक नजो तो वेगवेग्या म्हणजे ठिकाणी राहतो पण आजकाल सणवार तवंडे गणपती हाच असा सण आहे की तेव्हा सगळे एकत्र येतात बाकी मोस्टली स दिवाळी वगैरे शक्यतो आपापल्या घरीच होते पण गणपती असा सण आहे तो सगळे एकत्र येतात त्या दिवशी तासणाला सगळी हम्
जॉईंट फॅमिलीमुळे पण भरपूर फरक पडतो मुलांवरही आणि भरपूर सगळ्यांना सगळ्यांचा आभार राहतो
हो
हम् हम् कारण प्रत्येक गोष्ट वाटली गेली जाते मग काम म्हणा किंवा मग सगळ्याच गोष्टी येतात
येतात त्याच्यामध्ये हो बरोबर आहे आणि आणि मुलांना पण कस म्हणजे न्यूक्लियर फॅमिली असेल तर कसं ते मुलं पण अे एकल कोंडी होतात जास्त कोणाशी बोलत नाही वगैरे असं प्रकार घडतात म्हणजे
हा हा
पण जॉईंट फॅमिली सगळे म्हणजे काका मा काका काकी सगळे असतात ना एकत्र त्याच्यामुळे कसं बऱ्यापैकी गोष्टी ती लोो पण कधी आई वडिलांकडे नाही शेअर करते त्यांच्याकडे शेअर करतात बोलतात त्यांचं बोलणवतं
आईवडलांपेक्षा मग काकाका कुशी हटयचे राहत
हातात खरंच आहे हो काकाची मुलं वगैरे असतात त बाहेर म्हणजे खेळ साठी त्यांना बाहेर पडावा लागत नाही हो क
घरातच भरपूर मेंबर असल्यामुळे ते भरपूर काही ग त्यांचं त्यांचं एन्जॉय करतात बच्चकंपणी असं
आणि अभ्यासाच्या बाबतीत पण त्यांना योग्य गायडन्स मिळतो त्यांच हा बऱ्याचशा गोष्टी म्हणजे ते होतात कि पडतो हो त्यांना म्हणजे गायडन्स मिळतो अभ्यासाच्या बाबतीमध्ये वगैरे करिअर कुठे कसं करावं काय करावं सगळं त्यांना नॉलेज घरातल्या घरात बळा की म्हणजे त्यांना बाहेर कुठे पडावं लागतच नाही का कोणाचं म्हणजे हे करत नाही हो
बरोबर बररोबर ह न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये त्यांना बाहेरच कोुणी व्यक्ती आले की मग ॲडजस्ट करायला थोडंसं कारण ते त्यांच्या रुटीनमध्ये नच त्यामुळ मग त्यांना ते थोडस अवघड जात्
त्यांना पण मग स्वतः प्रायवसी प्रायव्हसी असं
हा हा बरोबर बर त्यांना ती सवय लागून गेलेली असते ना त्याच्यामुळे मग त्या त्याच्या त्यांचा पण दोष नसतो कारण त्यांच्या डेली रुटीनचा तो भाग असल्यामुळे त्यांना ते ते डिस्टर्ब झालं रुटीन की
ते आहेच बरोबर आहे हो हो बरोबर आहे ह न्यक्लिय फार् कस मुलं पण मग जास्त आत्ताच कसं मोबाईलमुळे मग कसं जास्त त्याच्यात पण ते गुंतले जातात मोबाईल म कारण घरात को लाच नसल्यामुळे काही म्हणजे त्यांचा म्हणे वेळ त्यांना कसा घालणार म्हणून आता आजकाल मुलं ते मोबाईल टी व् मध्ये जास्त हे अट्रॅक्ट होत चाललेले आहेत
बरोबर बरर
अच्छा जॉईंट फॅमिलीमध्ये पण बऱपकी गो ती म्हणजे हेऊन जात कधी कोण आजारी पडलं काय झालं
हम्म हम्म पण त्यांना शेरिंग केअरिंग ची सवय लागते डजस्ट करायची सवय लागते हा
असच्सा
त्यांचं ते भरपूर इमोशन्सची सगळीच देवाणघेवाण भरपूर भरपूर जॉईंट फॅमिलीमध्ये असल्यामुळे भरपूर अटॅचमेंट जास्त असते
हम्म हो
काही असलं नसल तरी त्यांना ते ऍडजस्ट करून घ्याची सवय असल्यामुळे एवढं काही वाटत नाही नसणाऱ्या गोष्टींचं असं
म्हणे आईवडल थोडे आईवडील पण मुलांच्या बाबतीत तेवे टेन्शन फ्री राहतात की नाही आपली मुलं कुठेही जा बाहेर जायचं झालं तरी पण ते बिनदास घराच्या बाहेर पडू शकतात हो म्हणजे आजी आजोबा घरात तर मुलांना त्यांच्याकडे ठेवून पण ते बाहेर पडू शकतात अस नाही तर आजकाल जगात कुठे मुलांना आजी आजोबा म्हणजे असं छान छान गोष्टी सांगणारे असं वगैरे असा प्रकार क असं राहिलेलाच नाही ऍक्च्युली तस खरच हो तर त्याच्यामुळे म्हणजे जे न्युक्लिअर आई व ऑफ तिथ जातय मुलांना पाळणा घरात ठेवा बेबी सिटिंग म ठेवा त्यांना आणा सोडा उलटत उलटतर त्यांना एक्स्ट्राचा खर्च होतो
हो बर बर बर ते जर आपलीच व्यक्ती घरातली सांभाळणारे अस तर भरपूर म्हणजे बाहेरच्यापेक्षा तर कधी घरातला माणूस
चांगलं हो आणि योग्य संस्कार मिळतात आणि आता बऱ्याचशा न्यूज पण आपण ऐकतो किती बेबी सेटिंग मध्ये किती म्हणजे मुलांना कसं वागवतात कसं ते त्यांची कशी काय करतात त्यांना किती त्रास वगैरे किती आपण व्हिडिओ वगैरे बघतो मोबाईल वरती वगैरे रील वगैरे सगळ्यात बघ त्यास न्यूज मुला पण किती काय काय ऐकायला येतं त्याच्याबद्दल म्हणजे आता भीतीच वाटते की असं मुलांना ठेऊन जाणं म्हणजे खूप तसं रिस्कीच आहे म्हणजे बघायला
हो बरोबर आहे
आपण ज्या ज्या मुलांसाठी एवढं म्हणजे आपण कष्ट घेतो तर त्यांचशी असंव होत तल तर काय अर्थ आहे त्याच्या म ते जॉईंट फॅमिलीच बेटर आहे
बरोबर बरोबर हम्म पूर्वीच्या काय त्याच्यामुळे लोक भरपूर किती जण एकत्र राहि मच्या बऱ्यापैकी ते स्तर
खरं आहे का? पण आता काय काय महत्त्व नाही कळत ऍक्च्युली ते बघायला गेलं तर.
बरोबर आहे.
च्छा अस गणपती ला पण काय काय येतात एकत्र, पण काय काय ते ते त्याच्यासाठी पण यायला मागत नाही ते. एकत्र त्यांचा जॉब त्यांना सुट्टी नाहीये असं बऱ्याच गोष्टी कारण सांगतात आणि येत नाही असं बघायला गेलं तर. तेवढ आवड
कधी कधी इच्छा असते तरी येता येत नाही.
येता येत नाही हा.
आणि कधी कधी सुट्ट्या असता तरी इच्छा नाही होती यायची.
हा ते सेम त्यांना तेवढी अटॅचमेंट नसते ना. बघायला गेलं तर हम्म त्याच्यामुळे पड पडत जा हो मग त्यांची प्रायव्हसी हे ते बऱ्याचश्या गोष्टी त्यांना मग त्या त्यांच्या सगळ्या लाईफस्टाईल होत त्याच्यामुळे काय काय त्याच्यामुळे पण येत नाही तसं बघयला गेलं तर हम्म.
हम्म. सगळे प्रत्येकाने क्रायटेरिया वेगवेगळे केले.
जगण्याच्या खरच आहे हो.
हम्म हम्म. आहेत तेच आहे जगणं खाणंपिणं. पण मग आपल्या सोयीनुसार त्याचा अर्थ घेतल्यामुळ मग आता भरपूर त्याच्या पद्धती बदलतच गेल्या आहेत आता.
गेलेले हो पण सगळ्यात मुद्दा आ प्राव ती हा असल्यामुळे अस का म्हणून हल्ली जॉईंट फॅमिली हा प्रकार राहिलेला नाहीये.
राहिलाच.
प्रायवस हा सगळ्यांना प्रायवसी हा प्रकार पाहिजे असतो.
बरोबर बर.
अस हो.
पण त्यामुळ मुलं मग अशी नाही का एकल कोंडे होत चालले.
एकल खरंच आहे.
हम्म हम्म ह.
पण एक पण गायकांना कधी इच्छा नसते, पण जॉबमुळे त्यांना घराच्या बाहेर पडावंच लागतं. त्याला पर्यायच नसतो ऍक्च्युली त्यांना सुद्धा.
कारण आजकालच्या जीवनात दोघांनी कमावलं
तरच हो हो. तरच आपण मुलांच भविष्य घडवू शकतो नाही तर एकाच्या म्हणजे पगारा वरती नाही होते. थोडं शिक्षण आता खूप महागल ऍक्च्युली. हो. मोठे मोठे क्लासेस वगैरे लावण्यासाठी फी साठी तर कमवणं आहे.
हो ना हो ना. बरं हो ना महागाई एवढी वाढत चालली की प्रत्येक गोष्टीसाठी आता पैसे शिवाय पर्यायच नाही.
पर्यायच नाही खरंच नाही. आणि मुलांच्या डिमांड पण थोड्या वाढल्यात आता असं हवं तसं हवं. हे पाहिजे तर त्याच्यामुळे सगळंच हम्म.
चला. छान वाटलं तुमच्याशी बोलून. चालेल चालेल. हो ना हो ना चालेल चालेल. हा हा. चला ठेवू मग? आता नेक्स्ट कॉल करूया बघू
हो नक्की नक्की हो हो ठीक आहे हो हो चालेल चालेल बाय बाय